हॅलो हॅलो, हॅलो. झालू
हॅलो.
ओला लाग
हो हो आला आवाज. थांबले सासू थांब अगरबत्ती लावून देते आणि जप करत बस त्यात म्हणत्या काही नाही कॉपी पेस्ट करेपर्यंत पोळी लागली तव्याले. हॅलो. ह
हा बोल ना.
चालत आम्रपाली म्हणे बी इकड येत डाव्या एका हातानं पोळ्या लाटल्या म्हणे, एका हातानं फोनवर बोलत राहिली म्हणे. काय करू त असे ही राहिले लोकं.
हम्म आलतं तिचं तिचही आला बाली ताईची चे दोन आले, तिचा आला. हम्म, आता तुझ्याशी बोलता बोलता.
बालीचा आता मल बाली बालीचा मल मी करेल बालीले मी करील आता. डबा बांधतो तोपर्यंत निना वहिणीला येतं. हो येतात ते ते बोलायला बऱ्याच आहेत बरं ते विषय नाही पाहिजे कोणता.
हो
हो ना. हं ऊजा ताईबी हाय, जॉइनिंग झालंय.
हो. भले ताईचं तर अल्बमच येथे माझ अल्बम कधी देते?
बाली त बाली न बोलाओ ते अल्बम कधी देता मला? हा.
काल ग्रुपवर म्हटली ना
हा, हा.
हा.
माय अजून देतच आहेका ओ किती मन
नाहीय, आता दुसरं यायला लागलं म्हणे पण देऊन नाही राहिले म्हणे तुम्ही.
हो ना बिचारे असं नाही करायला पाहिजे.
हम्म.
आज मी कामाला जातो ना अमृता
हम्म हम्म.
तो फोटोग्राफरच आहे असिस्टंट. तो इथ ते सांगते ना. आमची परिस्थिती इतकी खराब आहे म्हणे ताई, की फोट तो काढतात म्हणे. सिलेक्ट करायला ये नाहीत म्हणे आणि सिलेक्ट केलं तर लवकर अ ते अल्बम गेले येतील नाही म्हणे असा.
हं हम्म.
मग मनात म्हटलं कुठं असं आहे आणि कुठ तसं आहे. सांग की तयार करून नाही देत लवकर.
हो हो, आता चालू झालं. तेव्हाची बंद होती, हा. फिरत नाही अशी पाहिजे तशी, आता फिरली. हा बोल, मशीन खराब झालती.
हो का.
हां.
नाही बाई मशीन बंद नाही पडालं पाहिजे.
अहो यांना केली, काल पासून चालू हायत. तेच आजबी खोलली, आज केली व्यवस्थित हा.
हा त्या दिवशी मी ब्लँकेट टाकलं.
हा झालं. हं हो.
आता ड्रा धुतल्या गेलं ड्राय करायचं होतं ना. तिथपर्यंत नंबर येन. पुन्हा पुन्हा डबल लागे रिटर्न.
हां.
हं, अन पाणी घे खूप.
हां.
मग जाऊ देे म्हटलं बाई असं हु राहिलं तर काढलं ब्लँकेट बाहेर पिळलं आणि वाळू घातलं.
हम्म हम्म.
ते वजनदार झालतं ना पाण्याच्यानं. त्याच्यामुळे ते ड्राय होयत नाही हो.
हं.
काल सांगे हे आम्रपाली, की म्हणे भावाले डबा खूप आवडला म्हणे. असं वाटते म्हणे, की मी म्हणजे असं मेसचा डबा नाही वा चटणी घरगुती वाटते म्हणे, चांगला वाटते म्हणे. हं हं. कुठं जेवाण होते म्हणे. तिथं जेवाल बोलावल होतं म्हणे, मग आता मी तर जातच नाही म्हणे कुठं, मग भाऊले पाठवलं म्हणे मी. डबा मग आम्ही खाल्ला म्हणे. मोठ्या बहिणी नाही म्हणे, हा सांगते म्हणे.
हम्म
भावले पाच पोळ्या लाटते ना. म्हणजे सहा पोळ्या लागते, तर मी पाच पाच तरी देतो. नाही त चारच देत असते डब्यावर संध्याकाळी पाच देतो. हम्म तर संध्याकाळी न पाच देतो सकाळी भी पाच दे
पण चारच चारच देत असतात डब्यावर.
हो आता जाऊत मत तो पहिले पासून देऊन राहीली आणि पोळ्या छोट्या करतो मी.
हम्म.
आता हे पैसे घेतले, की मी चारच पाठवतो. हम्म त्याचं जेवण चांगलं आहे म्हने बार्ई.
हो हो.
हम्म म्हणून असं वाटते जाऊ दे कायले नाराज करा. जाऊदे आपली एक चाल्लीच जाते ना वाया नाहीतरी
हम्म.
या पावसाळ्याच्यान घीसघीस होत पोळ्या टाकून द्याव लागत मग मले.
हो मी तर मोजक्याच टाकतो बाई जेव्हा जेवाईला येतात तेव्हा तेव्हाच टाकतो मी मी टाकूनच ठेवत नाही पोळ्या.
तूई पोळी उरतच नाही काकर.
नाय एक बी नाही एक बी नाही. मी त करतच नाही मी करतच नाही गहू किती महाग आहे. हे मग पुरत नाही ना आपल्या मग मी करतच नाही जेवढा वेळेवर लागलं तर मी वेळेवर करून देतो.
हो
ते किती वेळा आहे मग? रात्री भी हे आले की स्वयंपाक करतो मी त्याला गरम गरम पोळ्या टाक कुन देतो मग आ उरल्या. अ उ उरतच नाही त्याला म्हणतो अजून पाहिजे काय ते म्हणते नाही. उत्सात
हम्म हम्म मग ऊंडा ठेवून देतं का?
उंडा फ्रीजमध्ये आहे. अ ठेवत पण नाही तीन-चार पोळ्याचच भिजवतो मी. आणि एखांद्या वेळेस जर उरला तर राहाते एखांद्या वेळेस नाहीतर डेली नाही उरत.
ह्म
हम्म.
तेवढं बरं आहे‌ दिमाग.
हम्म राहू द्या आता होऊ द्या तेवढं.
रात्री पुत
मी पण हर्षीच्या तीन पोळ्या टाकतो माय सासूच्या दोन माझ्या दोन आणि यांच्या पाच टाकतो. आम्रपालीच्या भावाच्या बाकी उंडा ठेवून देतो.
हम्म हम्म.
हम्म.
आयूष चे पप्पा हूऊन तरायली हो. आ होऊन तरायला. हा असच तर आवाज येते. ते त्याच्याकडे व्यवस्थित तवून राहिलं. कोठ्या सोडून राहिला तो हम्म. हो. थांबा मी काढतो मग ते धुना हम्म बोल ना.
हा बोल ना तू तिकडं बोलू राहिली ना म्हणून थांबली.
काही नाही ते तिकडे दुसरीकडेच न्या लागते मशीन.
मशीन का हो का सुधरेलना मग झाली नाही चांगली?
नाही ना हुउना राहील ते घरी.
हा ह म्हणजे काय प्रॉब्लेम आहे त्याचा?
फिरूनच नाही राहील
हो का? हा हा
पट्टा ही पाहिला मोटर इ पाहिली ते काय सात सी हजारी जेवढं होईल तेवढं करतात ते
हो ते आहे ना
आता ह हाताने धुण कालही हाताानं धुतलं धुण.
हो का लवकर सुधराव म्हणा मग मग नाही तुम्ही तुमच्या कपडे धुणार नाही मणा
हे असे पैसे लागतात
हो ते का आहेच मग आता किती झाले? तरी जे मशीन आहे माणसासारखी ते मशीन आहे ते
हो
ते बिघडतच राहते आपणही बिघडत राहत.
हम्म विंदता बोलला होता नाही व पर नाही आहे मला माय आता काय होते काय माहिती, देव भरोश्यावर आहे मी आता.
अ असशी नोक म्हणूनये ना इकडे
पाहिलं आता काय होतंय तर
पहिल म्हणत काय होते ते त्याची वाट पाहत बसतं का तू?
लवकर चालली जाईल
होय काही नको बोलत जाऊ ना अमृता हेेट भाई असू नको बोलत जाऊ घड्या फोनवर लको नाजन मन नाही लागत ना
हो ना एक तर तची आमला कोण आहे बरं?
हो ना ता
अहो निर्मा आहे त्याच्यात निरमा टाकलेला आहे ते लिक्विड टाकलेलं आहे. हा
आयुष कुठ गेला?
आयुचीक
हो का?
हम्म याचा तच टाकू द्या ना. हम्म
आत्याच्या घरी
हो आत्याच्या घरी हम्म सहज तेनी त्ता आलेली आहे ना हो अंकिता आलेली आहे, त्याच्यासाठी गेलेला आहे
हो का हम्म बरंय
हम्म हम्म
नाश्त्याच कॉलेज नाही पढत का?
नाही कॉलेजचं काय चालू आहे पेपर झालं हेच्यात टाकून द्या पहिले तेवढं मग अजून लावतो
हम्म
अं
पाणी येन त्यात कुठेय हाय ना मी ते भरल म्हणून मी बंद केलं. त ह मी तिच्यातरोबर पॅकिंग टकतो बर. तुला कोण हम्म छप कुली नाही आली निकिताच आहे आमची खा मोमून आली.
छकुली अधिक महिन्यात आली अशील हाय ना.
हम्म.
पोरगी मस्त आहे तिची आहे ना बरं.
निकिची मस्त आहे पोरगी. लयचं गोबरीये लय हुशारयं छकुलीची पोरगी नाहीये.
पोरगं हाय ना हम्म.
हम्म गेल का? हम.
ते अजून मी आठत नाही त्या हॉटेलात मस्त लग्न झालं मस्त एन्जॉय झाला बरं त्यो.
हो लई मस
छकुलीच्या लग्नातनी हा अजून बी मी आठवते. मस्त लग्न झालं तेच निलेश भाऊनं कि सोय घेतली बाई आमची घरातही लक्ष दिलं अन आमच्याकडे खूप लक्ष दिलं तेला हा ना.
दोन हजार एकोणीस मध्ये झालं तिचं लग्न.
हो दोन हजार नाही अठरा मध्ये ना की एकोणीस मध्ये. हा हा.
हम्म उन्हाळाही होता ना.
हो उन्हाळा होता.
हा.
हम्म.
का ओ वरचं पाणी किती गडतय. हो हर्ष हे आज पाणी गडूळचं आलं हम्म.
झालाय का पोळ्या.
नाही ना दोन चार राहिल्यात अजून आता घरच्या टाकू राहिले डब्याच्या झाल्या.
हम्म हम्म.
मग ते तवा गरम आहे तर करून टाकतो म्हटलं पाच मिनिटं थांबतो.
हं हं.
हम्म.
गरमी किती होऊ राहिली माय बरोबर पाणीही नाही राहिलं.
आणि नाई ऊन अशील ना तिकडं.
हो ऊनयं.
हम्म.
पुन्हा सकाळी सकाळी घामाचे लोट जातात बापा. अशी गरमी होते हो.
निलेश भाऊ किती वाजता जातेत मंग दुकानवर?
जात दहा ह साडे दहा वाजता.
होव ना.
हम्म दहा साडे दहा होतातचं.
हम्म हं तिकडे नळ येते का तुझ्या घरी?
हो येतात आठ दहा दिवसातून.
बाप्पा बाप्पा आठ दहा दिवसातून.